काय म्हणतीस?
काय नाही बघ मला जायचं होतं एका ठिकाणी थोडं मुलीला खेळणी वगैरे घ्यायचेत जरा थोडं कपडे घ्यायचेत हा म्हणून जायचं होतं तर तुला वेळ आहे का? ह मग जाउया काय जरा
हो चालेल की जाऊया की.
हा मग हम् तू किती वाजता येशील?
छुटी पण येणार
बर.
हा म्हणजे तिला पण जरा बरं वाटेल बाहेर जरा. हा चालेल, चालेल, चालेल नाही काय तस काय हा चालेल.
हम् आणि काय बोलतेय बाकी
तेच म्हणलं, फोन केलायस म्हणल कशाला फोन केला? विचार.
कायचं ना आता पावसाळा परत चालू होतंय व रेनकोट वगैरे घ्यायचय घरी वापरायला ह् सांगून जायचं गं त्यांना. चालेल ठेवू का मग.